हॅलो हा बोल आम्ही ते म्हटलं की गाई तेव्हा नाही आमच्याकडे आता गाईच नाही दिस तो्हा आणि तर ते काय करतो काही बी लावलं काय बी बनवलं त्यांना निवेदन दय पडलं ना ते सर्व ते भावनाग सत्याच्या दोोल मध्ये तस ते आता अख अखा ज चौ खाली ज घ काय असते ठी आहे सर्व सर्व तसं झाले आम पण कायच नाही पुुढं जा पण कोणी गायवाले सांगू गेले खायला पण समजा तर नाही म्हणता गायवाले
खाऊ देतो बा ज्याच्या घर ती गाय करते म्हणजे आमाच्या‌ ईध त्याविषयी सांगते तुला आम्ही इतक शोधल इकड शोध तीकडे शोध मग‌माया सासुने तीकड मंदिराच्या तिकडच्या बाजून जा मग आम्ही तिकडे गेलो पार आहे पोरं घरीच सोडून गेलो आ मग तिकड कुठं भेट तथ आम्हाला त गाय मग तिथं नैवद्य लावून खाली ठेवून इतक्या गाया बसलेल्या होत्या तिथं कि बस नय चलनारे इकडुन हसपोले कि त जाऊन बसतात म्हणे त्या म्हणून मग तिथं जायचं म्हणे मग एखाद्या काम पड मग तिथं जाऊन आम्ही तिथं देऊन आलो निव आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लागल तेवढ्या गाया म्हणलं पाहत या गाया इकडून पडतात या कॉलनीतून त्या कॉलोनी हुसकवतात ना ग लोक ते घणता करतात ना अ गाळ्या रस्ता पण हे होऊन जात त्याच्यामुळे लोक हुसकून देतात असं होऊन जात ते अजून काय चाललं बाकी की काय म्हणते
काही म्हण बाई आता ती भिजवलं हे म करून ठेवते बेसनाच पाणी वगर सकाळसाठी गे पाळ साली भेटेत होतो
हा क्लासला गेला की पुढे गेला मी मित्रांमध्ये ह आवाज नाही येतय हॅलो काय रे हे यथ पडली खाली खाली पडली बा हे बा शलोक म्हटलं क्लास क्लासला गेला की मित्रांमध्ये गेला हा का हम्म मी तेच म्हटलं स्लोक मित्रांमध्ये गेला कि क्लास म्हटलं कराटेचा क्लास घसलाच या तो म्हणे मम्मी प मावशी पप्पांच्या एचावर लाव म्हने. मम्मी जवळ हाय. मला तर मोबाईला
घरी घरी आहे घरी आहे तो घरी नाही आहे
तेव्हा तेव तेव
नाही खाली नाही आहे मुे इथे नाही खेलकतो भाई इथं मी राहतो इकड नाही इकडल्या पोरांसोबत नसते त्यांचे पोर इकडे आहेत सर्व इकड पोर
बरं आहे मग बर बुबू आल पळ बबू का पप्पा कुठे गेले पप्पा आले पप्पांची गाडी आली का बघ बरं आपले पप्पा आलेत का मावशीने सांग पप्पा येत म्ह मग मला घेऊन जात त गाडी त फिरायला हो मावशीला सांग ना आप ना माशीला ह् ना माशीच्या घरी जाऊ त्या ल तुरु तुरु पळल तो खाली वर खाली वर करायला पळायचा त्याच्या मागे पळावा लागेल
लक्ष ठेवा शि मलाशी उ कुडा आहे माझ शिवपुडा आहे माझा शिर कुठ आहे
चालायच्या जागी कडेवरच घेऊन मिरव, तेच म्हटलं शिव पळ, आ..
काय काय, विचार काय हे घ्या, ते घ्या लाईट पण लाईट लाईट लाईट, लाइट, लाईट. ती आली ती अभ्यास चालू आहे मोबाईल चालू ये वाटत ते हॉटस्पॉट ते मागताना खालच. तर काय कुठे गेला असशील फिरायला बंद ये काय मेडीकल त्याच्या दोन तीन दिवस कुठे गेला असशील तर त्यान बंद करून टाकलं. हॉटस्पॉट खालचं.
आई.
आं हॅलो
हा बंद असेल तर बंद केलं न मत
हा त्यांना बंद अस तर नाही तर मग ते वर्षाचा रिचार्ज असते ना त्याला ते रिचार्ज बंद केलं असश त्यांना मारलं नशन मेडिकल वाल्याना तर ते काही तिला हॉस्पिटल भेटून न राहिलं त्याच्यामुळे तिचं चालू होतं भुनबुून भुनबून आता तिन काय मी जोडलं प्पाला जो माहित मा जाईल त्याच्या पप्पन जाईल
ह जा थोड्या थोडा वेळ
गेम खेळते गेम डानलोड केलेलं आहे वर का किती वेस म्हटलय दिदी नाही लाईट गिट गेल्या चालत नाही ते बंद होऊन जात घेम घेम घेत जाई नाही तिथ तारक मेहता ल या फेवरेट आहेत तारक मेहता
ते डाउनलोड करून करून हा म अंशुीचे ारक महिता डाऊनलोड करून ठेवते त्या सोपाच्या मोबाईल वरून आणि त्याला काही काम नसते की रात्री ठेवतेहेर काळखम का डाउनलोड केले
हम् तेच म्हटलं तारक मेहता तारक मेहता असतात
तर
हो बेटा काय पप्पांचा हसपाट नाही लागात रिच्या संपलेलं आहे पप्पांचं पत
पप्पांच पण रिचाज संपलेलं आहे भेट तू अभ्यास करू अभ्यास करून घे तोपर्यंत ह तेघ तो रागा राहिला तेव्हा
चले बदमास आहे तिच्या वया ओढून घेते पुस्तक फाडून टाकेत ओढून पप्पाला दाखव पुस्तक कोणतं आणलं पप्पा म्हणत नवीन तो काही कमी नाही न गी ना मला
तेच मुलं तर नगि ना काही कमी नाहीये माझं
ह ह तु मळ काय ती झाल. हा ब
नाही त्याला घेऊन बसले मी गॅलरीत मी हे काकू राहिली फोनवर फ स्वयंपाकाचे. तयारी ते मसाला भाताची, ते बसले त्याला घेऊन ग्याल ग्यालरीत.
एक दोन हा.
हम्
मी ते सले एक दोन जे झाले, ते आता रोज रायला हा कॉल.
दोन तीन तर वाया गेले. तीन वेळास गेले असेच.
हा तिथे झाले सहा झाले ना.
हा बावी तेवीस चोवीस वावा चालू आहे. अजून पाच स बाकी असतील अजून.
हा.
हम्म आ ता ओपनच्या याच्यावर पण लागले तू म्हणते, तास पडले नसतील त्यांचे अजून.
खाऊ आला होका ते.
हा का ते ऍप घेतलं म्हणून फोन लागत असे, हा मला म्हणे ते ते ऍप घेऊ नकाल ला मग. ॲब कोणाल समर त्याला आपण ॲप घ्यायला लावल कशाला बुवा. काय का बरं मग असं होते. ते मग तुम्ही काय कशासाठी. घेल् लावरले. म त्या समोर. त्याला आपल्याला सांगाच लागेल ना असं असं आहे. म्हणून मग ते पण जॉईंट होत मग ते जा. हा की रे. मी तेच म्हणलं. आमच्या इथ हम्म आमच्या इथ ते नाही तू तेच बोलले, दुपारी मी तेच बोलल तो. कोणाकडे आहे माझा त्या पोस्टच आहे. सरकारी अकाउंट आहे. ते हे प्रायव्ट.
ते चट नाही. ते प्रायव्हेट आ. हो शेरकीरी अकाउंट आहे. सरकारी असल्यामुळे बंद झाला, येते लॉक केलाे प्रायव्ट असत ना, नत झालं त्याच्यामुळ आता पा काय होत. काय नाही एखाद्या. च जाऊन येऊ. आता या महिन्यात. हो सदृश जाऊ ना
जाऊन मला
हम
गग रा होता होत झाले
हो तर आहे किती मिनिटं झाले अजून सातच मि सातच मिनिटं झाले अजून लेडीजच एक कधी तपासणारे कॉल तपासणारी लेडीज आहे का नच म्हटलं लेडीजऐ काय राहत म्हणे ना तिच्या टायमात चेक करते ते म्हणून म्हटलं लेडीज आहे त्या लेडीज काहीतरी का हे असेल ती पणुस कोणी असत फायदा
आतामध्येझ या वाजले पैसे भेवून आले म्हणून आपल्या व आता जॉईन केलं
यच हा ते तर ह ते तर आहे बरोबर हा रे र शू शू घे
ह के आता लोक जॉईन आता भेटून झाले म्हणून आपल्या लली आता आपल्याला जॉईन केलं हम् म म ते म्हणते तू न वैशि तेै नाम्ही सायदा अे म्हणे की तिचे कॉल होते तिन करून दिले आपण ज कॉल लावला की म्हणते की मीटिंग मध्ये काय सध्या नफ ला अशी म्हणते म्हण असं अशी असं म्हण असं म्हटलं आणि वैश री म्हेट की नाही म्हट म्मी कोण म्ह म्हटलं मी ना बोलली म्हणे नाही तिन ना नाही तिन नाव नाही सांगितलं म्हणे वैषूून फक्त असं म्हटलं म्हणलं असं काय म्हटलं नाव काय सांगेल मी तुला सांगते ना मी म्हटलं म्हणून मम्मी असं ते का ते का नाव सांगीन म्हटलं तुले मी सांगते म्हटलं मी न म्हटलं मम्मीला अस की मम्मी आपर्णा फोन लावला कि ते बो नाही आपल्याशी तिचे कॉल तीन काल दिवसभरात पुरे केले म्हटल मय नो करा तीन बारा पंधरा
म पाय बर किती शहानी बहीण आहे आपली व सरपंच बाई बोलती मम्मी व क कम आहे का सरपंच बाई हो
पण ना मी ना आज लावलं तीले मया श्लोक म की मी मम्मी फोन लावते तर म्हणते आताशी नको लावू मी आता पोथी वाचतेय म आताशी नको लावू मी मीटिंग मध्ये हाय अशी म्हणे.
मला पण म्हणे मी लावला होता न तिला म्हटलं इला सांगाव आले बाई नाही तर अजून म्हणेन की पाय भेटले त सांगितलं नाही म्हणून मी ना म्हटलं की आले हा हा मी तेच टईम पाहाला हा हा.